हॅलो! हॅलो!
हां आवाज येतोय?
हो हो येतय, बोला.
झाल का चहा पाणी?
हो माझा ऍक्च्युली शॉप आहे शॉप वर आले मी.
अच्छा! कशाच आहे?
लेडीज रेडीमेडवेअरच शॉप आहे.
हा.
आणि मी पाईप लेनची फ्लाॉवर बुके वगैरे पण करते ना. च आमच्या आले चालुये सगळ.
अच्छा! म्हणजे फ्लॉवर कसले ओरिजनल वगैरे का?
नाही नाही हे पाईप क्लिनरची ते मॅडमने क्लासच्या डिटेल्स टाकल्या ना. ते मीच घेणार आहे ते क्लास, हम्म.
हा तुम्ही का घेता का मग ते क्लास?
हो हो हो.
छान आहे ते पण भरपूर म्हणजे डिझाईन छान आहेत तुमच्या मी बघितल्या.
हा. हो ते आता सध्या ट्रेंडिंग येते काय गणपतीपर्यंत सीझन आहे त्याच्यामुळे. खूपच चांगलं चालेल तोवर. ह, तुम्ही पण करतात काही?
हो मी ज्वेलरी बनवते ते. अ बेबी शॉअर साठी यूज करतात ना बघा आणि आता ते मो त्यांची ज्वेलरीचा ट्रेंड आलय एक. न तर ठुशी वगैरे. हो रियल फ्लाॉवर पण. परत लग्नातले हार वगैरे गुलाबाचे नसतात का बघा.
हा हा हा, घरी ना. ते बरेच कॉस्टली जातात ना भरपूर मेहनत आहे त्याच्यामुळे.
हो भरपूर‌ वेळ जातो आणि ते ज्वेलरी वगैरे जर ओरिजिनल फ्लावरची असेल ना तर् ती बनवायला पण खूप वेळ लागतो. कां तरं म्हणजे फ्लॉवर पणं, असे म्हणजे महांग भेटतात तें आणि कटिंग वगैरें. करूंन करायची म्हंटले, तर् मगं बरांच वेळ जातो ते फ्लॉवरच कसं जपायला. - तर अ लगेच हें होतात नां. -
हांअ स्वीट टाकलं टाकल्या तोडू शकतात तें नाजूक. कामं आहे. तसं पाहिलं तें.
हो अ भरंपूर म्हं बारकांव्यान करायला लागतं सगळं कामं ते. परतं मेहंदीच्या पण ऑर्डर वगैरे घेते मीं.
अरेनं. -
आणि सप्तंपदी पण आपण करतो नां ते पणं. म्हणजे अ आता ट्रेंड चालयं सप्तंपतीचा जास्त. करून ते झेंडूची फुलं वगैरे हातरून.
रियल फुलांचे कां? ते तर् बराचं वेळ लागतो नां त्याला. -
होंअ आदल्या दिवशी फुलं वगैरे कट करून ठेवतेय, पिशवीत भरून प्लास्टिकची पिशवीत भरून ठेवले कीं. - कसं ठेवटवीत राहात जरां फुलं. पाण्यांचा फुलांनवर फवांरा केला कीं जरां राहतातं टवटवीत मगं दू. दुसऱ्या दिवशी जाऊन. आपण रांगोळी काढायची तशी जशी् त्यांना डझाईन हवी तशी काढायचीं. पणं झेंडू कशी लवकर सूकं सूकत नाही नां त्यामुळे त्याला काई होत नाही. जास्त करूनं बाकीची फुलं कशी अ लवकर सुकतातं.
होंअ भरपूर ट्रेंड मध्ये येते सगळे आतां.
होंअ भरपूरं.
आणि लव लोक लग्नामध्ये भरपूर खर्च करतात. त्याच्यामध्ये काही पैसे असं काही म्हणजे तिथे नाही कानंकूस करत कोणी.
होव नाही-नाही पण आता्. म्हणजे जास्त करून सिटीतच त्यां. तसं ते सध्या तरी् चालूयं म्हणजे. जें मोठी- मोठी लोक आहेत नां तेच जास्त करूनं करतात
ते लॉन्स मध्ये वगैरे कमावत चालतात ते तेवढे.
तेचं ना.
गावाकडे वगैरे तुम्ही म्हणजे असं सिटीमध्येध्ये येत कां.
हों सिटीमध्ये म्हणजे मी इकडं भाड्यानं राहते. सिटीमध्ये मीं. पण म्हणजे गावाकडचीचं आहे गावाकडे असल्या की जास्त नसतं हे काय मगं. - आपल्या ईकडं बाहेर राहिलं म्हणजे? कसं सगळं बाहेरं पडतं मग मिस्टरांचा जॉब म्हणा आणि आप्. मगं दोन गांचं पण मिळून येतं नां बरोबरं.
बरं दोळे पण चालू राहातातं.
होंअ तेचं नां. अन्ं ते बरं पडतं हां आता. सीझन नाही पणं. ओवं जरा चालू आहे. पणं एवढा मार्केट नाही. आता पणं कसं बेबी शॉरच कं जूनी असते ऑडर हं आतां गेल्या महिन्यात. तर् जरा् तें अं धोंडी महिना नाही कां? लागलेला कायं म्हणनं आहे. अधिक महिनां तों लागलेला नां हां मग त्यामुळे ते ऑर्डर वगैरे जरा् कमी होते त्यावेळे. नव्हत्याचं म्हणां बऱ्यापैकी होंवं. आणि आतां पणं कमी आलें नां. जरा् पावसांमुळे जास्तंच लग्नं कमी आली. पाऊस जास्तं असल्यामुळे कोणी घेतलीचं नाही त्यां आत्तां लग्न या्या महिन्यात. ना आओ तीनं दिवसं झालं उघडलंय बऱ्यांपैकी. भरपूर होता पाऊस. पण आता तीन दिवस झालं खूप उघडलंय.
हो ना. आज त कडक उन होतं आमच्याकडे.
हो इकड पण. जरा दोन तीन दिवस झालं जास्तच उने. असं वाटतंय की उन्हाळाच चालूये.
उनळाच चालू झाला परत.
हो एवढं.
हम्म.
भरपूर.
आता तुम्हाला दिवाळी नंतरच राहतील, लग्नाची ऑर्डर हाय ना?
हो लग्नाची ऑर्डर राहतील दिवाळीनंतर, पण संक्रांतीच्या टायमिंगला ते नसतात का ज्वेलरी तीळगूळाची ज्वेलरी, हा त्याची ऑर्डर असते, संक्रांतीच्या टायमिंगला.
हा छाने ते पण. हलव्याची ज्वेलरी म्हणत ना त्याला?
हो हलव्याची. एक दीड महिना त्याचा ट्रेंड चालूच राहतो, संक्रांत होसतवर. अण झाल्यानंतर पण चार पाच दिवस राहतो तो ट्रेंड. म्हणजे कसं बाहेरचे पण ऑर्डरी असता तात ना, बऱ्यापैकी. मग ते आधीच ऑर्डर करतात ना. आणि जास्त करून, म लांबच्या असतात, ते रेंट न घेत नाहीत. डायरेक्टली विकत घेतात.
हा सीझन असतो तो. सीझन काढून घेतला का, बरं पडतं पण मग.
हो. आणि त्या सीझनमध्ये पण ते तेवढं जा गेलं की मग जानेवारी झालं की, मग काय सीझनच चालू होतो, लग्नाचा. दोन तीन महिने मग ते सीझनच असतो. लग्नाच. हे फक्त दोन, तीन, महिने पावसाचे आराम भेटतो. पण बेबी शॉअर च्या असते कंटिन्यू ऑर्डर. महिन्यात एक दोन तरी होत. म्हणजे, आपलं पेमेंट जर घरात बसून निघतच म्हणजे, मी मेंदीचं पण असतंय ना. बेबी शॉरला, मेहंदी पण आजकाल मुली कशा फॅन्सीमध्ये सगळं करतात.
हा, म तुम्ही इनस्टाग्राम वर वगैरे ऍड करता का?
हो, हो, हो, भरपूर. कस इनस्टाग्राम वरुनच जास्त करून ऑर्डर येतात ना.
हो, हो, आणि तिथे काम पण दिसत, त्याच्यामुळे लगच समजत समोरच्याला, आपल्याला, काय क्वालिटी मिळणारे.
हो. भरपूर, आता ते मीशोला पण निघाले. हा ना?
ह ह.
हम्म, गेल्या वेळेस मला बऱ्याच मीशोवर पण मार्केटिंगच चालू करायचंय. पण ते ओपनच होईना अकाउंट. किती प्रयत्न केला.
नॉन, जी एस टी नका करू. माझा अनुभव फार वाईटे नाॉन जी एस टी अकाउंटचा. मेशोवरचा.
म्हणज, समजले नाही.
काय सेल करणारे तुम्ही? मिशोवर. हा त मिशोवर नॉन जी एस, जी एस टी आहे का तुमचं?
नाही, नाही, मी नोच केलंय.
नॉन जीएसटी अकाउंटलाय ना, ते ऍक्च्युली फेक ऑर्डर्स देतात. म्हणजे ते कस्टमर ऍक्टिव्हच नसतात, अशा ऑर्डरस देतात. ऑर्डर जाता आणि परत येतात. रिटर्न करून देतात, ते असं म्हणजे, कस्टमर रिटर्न दाखवतात म अशी शिपमेंट पोहोचली नाही, असं दाखवतात. माझे ड्रेसेस मी तीन, ऑर्डर आल्या मला
हा
ती तिन्ही रिटर्न आल्या तिसरा जो ड्रेस आहे, ना तो माझ्यापर्यंत आलाच नाही, परत रिटर्न बऱ्यापैकी फ्रॉड झाला, माझ्यासोबत तेव्हा पण
होय म्हणजे, जी एस टी आप पण जी एस टी जर चूज केला, तर मग जी एस टी भरायला लागतो, ना सुरुवातीला काहीतरी
नाही नाही त्याचे चार्जेस नसतील, म्हणजे एवढी आयडिया नाही, मला पण मग ते ना तुमच्या ऑर्डर झाल्यानंतर ते जी एस टी फायलिंग, असतं नंतर
ह का माझं जरा मोबाईल बिघडलाय ना जास्त म्हणजे हँग वैगे रे व्हाय लागलय आता जास्त फोटो वगैरे झाल्यानं तर कसं मोबाईलमध्ये मेमरी पण पाहिजे ना त्यामुळे मी जास्त लक्षच दिलं नाही आ ता त्याच्याकडं.
हम्म नाही ज नॉन जी एस टी करूच नका खूप वाईट अनुभव हे माझा मी परत त्याच्या पा चशे बॅग्स वगैरे मागवल्या म्हणजे बॅग्स कंपल्सरी हे ना आता रिटर्न फाईल करायला. जर त्या त्यांच्या जर बारकोडेड बॅग्स नसल्या ना तर मग रिटर्नला फार प्रॉब्लेम होतो ते आपल्याला एंटरटेनच नाही करत मग. ते नुकसान होऊन जातं.
पण त्यांचं पेमेंट पण त्यांना रिटर्न भेटत नसेल ना मग?
नाही. प्रॉब्लेम होत असतील.
हम्म
करायचं तर प्रॉपर जी एस टी नेच करा आणि नॉन जी एस टी ला कसं असतं फक्त क्त तुम्हाला महाराष्ट्रातल्याच ऑर्डर येतील. विथ जी एस टी केलं तर पूर्ण इंडिया मधलं ऑर्डर येते
हा म्हणजे ते माझं कसं होत ते ज्वेलरी मोत्यांची पण येते ना आर्टिफिशियल मध्ये बेबी शॉअर साठी पण येते ना. मग बरेच वस तू अस म्हणजे फुलांच्या आर्टिफिशयल मध्ये फुलं असतात त्याच्या बऱ्याच वस्तू तयार होतात ना.
हो बरेच बिझनेस करतायेत बायका छान आहे ते पण मग तसं प्रॉपर माहिती पाहिजे आपल्याला. उगच ना नुकसान झालं त खूप असं आपल्याला
हो हो बरंच आणि तुम्हाला माहित आहे का ते आपण मोत्यांची ज्वेलरी बनवतो ना ते तर मटेरियल किती महाग भेटतं एक एक मोत्याची माळ आ पल्याला दीड शंभर रुपये शिवाय भेटत नाही आणि आपण
महाग हाय
हो आणि एक नथ बनवणार आपण ते बाकीचं मटेरियल हाय असं पडिकच राहतं ना. एक स्टोन घ्यायला गेलं तरी पंचेचाळ रुपयाला एक स्टोन भेटतो. मग आपल्याला पण परवडाय पाहिजे हो नाही चाल कलर जात. तो आणि एकदम घेतला ना की ठेवून ठेऊन कलर पण जातो त्याचा.
हा का त्या परत आपलंच नुकसान आहे. आणि त्यात अजून बायका म्हणताय एवढी प्राईज.
हो हो ते आहे. बायकांच कसं असतय की बाहेर घ्यायला गेलं ना दुकानात. तिथ तुम्ही दोनशेला दिल्या. तरी त्या घेतल्या पण आपल्याकडे तीच वस्तू दीडशेकडे असली ना.
हो तरी लगेच भाऊ करायला बघतो. पण पण मग काही ये ना हँडवर्क. हँडवर्कला थोडस अप्रिशिएट करायला पाहिजे खूपच. कमी नाही लेखलं पाहिजे असं भरपूर मेहनत असते त्या गोष्टी माग.
हो ना आणि ग लेडीज कशा करतात की. म्हणजे ते अ बघत नाही त्या की त्याच्यात. कस ते बनवलंय किंवा ते म्हणतात ना काय बरं बघा. ते व्यवस्थित बनवलंय का वगै फिनिशिंग. फिनिशिंग बघत नाही त्या. आणि तसच घेतात मग परत ते खराब पण होतं मटेरियल पण बघायला लागतं त्यात. आम्ही पण देऊ शकतो ना कमी प्राईज मध्ये लो मटेरियल यूज करून असं पण असतंय त्यात.
सगळ्यांनाच समजतं असं नाहीय ना.
हो चालते मग करते मी तुम्हाला परत.
हो हो.